हॅलो बोल कि
काय करायलीस
काय नाही बसलेलो जरास. फोन बघत बोल की.
तुला हे पत्त्यांचा डाव खेळता येते काय?
येतोय कि. तिघात पत्याचा डाव कुठला खरं?
ते रमी म्हणून काय असतय?
का रे?
विचारला असस सोयम्या मला काल का परवा ते हेजा सांगत होत. अ काय ते. पाच तीन दोन कोणता डाव आहे ते सांगालता.
हां.
म्हणून म्हणलो रमिचा डाव कसा असतोय विचारलो? ते म्हणलं मला एवढं माहीत नाही. तण्याला विचार म्हणालत.
ह. हं.
मी विचाराय म्हणलो तुला.
अरे रमी कस दोन कॅट असतात की नी.
हा.
त्याच्यावर खेळायचा असतोय पाच तीन दोन आता माहित असेल कळाय लागलं.
पाच तीन दोन काळाला की. म्हणजे दोन काॅट म्हणजे तुझ ज एकशे चार पानं घेऊन?
हा पु बावन्न पानाचे.
ह.
हिच्यात खेळायला असते. त्याच्यात कसं बारा, तेरा पानं असतात.
हा, कोणती?
तेरा पानं प्रत्येकाला द्यायचेत.
हा.
त्यात जोड्या जुळवायच्या, कशा? एक, दोन, तीन.
म्हणजे असं लाईनीनं का एकसारखे दोनब् एकसारखे तीन असं? लाईनीनं असं जोडायचं का असं, दोन दोन नंबरचा क काय कार्ड हाय समज तुझ्याकडं, तसलंच अजून एक जोडायचं काय?
तसा बघ सांगतो, आता बावन कॅट असतात का नाही आपले रेग्युलर
हा.
त्याच्यात अजून एक कॅट जोडायचेत.
हम्म
अजून एक जोडलास कि प्रत्येकी दोन दोन दोन दोन म्हणजे, प्रत्येक कार्ड दोन एक दोन दोन असत्यात त्याच्यात.
हा म्हणजे, तुझं चौकट दोन
हा, एका दोन का दो राज्या असे असे प्रत्येक सी कार्ड असतेत ते दोन दोन असतात काय.
हा.
मग ते त्याच्यावर खेळायचं असतंय रे, कसा असते माहिती डाव? दोन कॅटचं त्यात जोड्या बनवायच्या असतात. कशा माहित आहे. एक, दोन, तीन लाल ला लालच - पाहिजे हा. एक, दोन, तीन अश्या तीन, चार, तीन, चार, पाच. सहा, सात, आठ, नऊ, दहा, अकरा. त्याज्यात एक म्हणजे गट्टू म्हणजे गट- टु म्हणतात. ते त्याला गट्टू म्हणजे काय? एकसारखी पानं म्हणजे. चौकट एक चा चारचा चौकट एक.
हं!
हा.
म्हणजे तुझ्या आ चौकटचं असलं तर चौकटची जोडी करायची?
तसे नाही ए हे बघ. तुला क गट्टू कशाला म्हणतात? जर समज तुझ्याकडे एकाच आकड्याची. तीन किंवा चार पान असलेत तर त्याला गट्टू म्हणतात. त्या डावात. गट्टू हा एकाच आकड्याची म्हणजे चारच्या समज चार पानं असले.
हा खरं वेगवेगळ्या ह्याची. वेगवेगळ्या शिक्याची.
त्याला गट्टू बोलतात.
हा.
मग त्याच्यात कसं सिक्वेन्स करायच्या असेतत. प्रत्येक पानाला आता सिक्वेन्स म्हणजे काय? आता एक नंबर असतात. का नाही आपले रेग्युलर - एका पाठोपाठीत एक तशी करायची. एक, दोन, तीन मग पाच, सहा, सात, आता जे तुझ्याकडे पान आलेत म्हणजे तू - चार, चार, चिट्ट्या घ्यायलास? हा तस जोडी का एकसारखी कशी? एक जोळीने सिक्वेन्स लावायची असत्या.
हा.
त्याच्यात तस ह्याच्यात करायचं असते फक्त एवढंच की ह्याच्यात पानं जास्त असतात.
हा.
हा आणि ह्याच्यात मेन म्हणजे एक फिगर असतोय.
हा.
आता फिगर काय त्या दोन कॅट मिक्स करायचे.
हा.
गेलं तुला त्यातलं काटायचं म्हणजे निम्म करायचं. आता समज तू आणि मी मी वाटणारा आणि तू बिगर काढणारा.
हम्म.
मी तुलाछ मी छपणी पिसणार तू छाटायचस.
हा.
म्हणजे कट त्यातला निम्मा घ्यायचंच तुला हवं तेवढ.
हा.
फिगर काढाचा फिगर काय अस
फिगर म्हणजे त्यातलं एक पान काढायचं काय कोणतं पण. हा.
तो म्हणजे आता समज. अं दुर्री बदाम असला. काय लाल.
कुणाला द्यायचे का ठेवायचे खाली.
ऐकी दुर्य बदाम जर असला. तर त्याचा उलट जो दुरी असेल म्हणजे काळी दुरी.
हा.
इस्पिक आणि किलवर. त्या दोन्ही फिगर अस मानायच्या.
तू दोन कॅट मिक्स केल्यावर तुझ्यात चार होणार.
हा चार फिगरस आहेत एका डावात. तो ज्याला घावाल त्याला घावल.
हा आणि एकाकडेच तीन असल्या तर.
मग मग काय तरी पण काय होत नाही सोड खर त्याच्या फ लवकर सिक्वेन्स होणार असं असते मग तो कसा असत माहि तो फिगर जरी तुझी सगळी जरी सिक्वेन्स पूर्ण असली
हा
त्यात एक कुठली तरी राहत असली म्हणजे आता समज राजा राणी आणि गुल्ल आहे
हा
या दोघी दोन्ही दोन ह्या तीन तिकांची सिक्वेन्स होत्या बरोबर
हा
समज तुझ्याकडे राजा नसला तर त्या राजाचा ला दुर्री किलवर लावला चालते काळी दु्री
हा म्हणजे ती फिगर असल्यामुळे लावायची
हा फिगर असल्यामुळे आणि त कुठल्या वला पण जोडीला पण लागतोय दे
म्हणजे तू इका ते राजापर्यंतच्या कोणत्या आपणोडीला लावू शतो
हा कुठल्या पण जोडीला आणि त्याच्यात मेन म्हणजे कस असते तुला जर तो गेम जिंकायचा असला तर
हमम
बाकी सगळे तीनचे सिक्वेन्स आणि एक चार ची सिक्वेन्स कराला लागते कंपल्सरी
एक चारतील
हा एक चार एक चार ची सिक्वेन्स कराव लागते म्हणजे एक दोन तीन चार किंवा सहा सात आठ नऊ
हम्म
दहा दशश्या गुल्या राजा राणी अशी
हा आणि जर का समज तुझ्या आड जोडी एक पण नसली
हा
मग ते कसं करायचं
ते आपण आता मी पिसलेला असते की नाही
हा
आणि तुझे छाटलेला असेस बघा म्हणजे एक पिगर तो फिगर काढला समजू तो फिगर कुणाला दाखवायचा नाही आणि तू पण बघायचा नास तू फिगर
हम्म
उलटात काढाातस आणि हाया अस ठेवायचाच जागेवर जिथं काढला सिध्या तेच्याव ती पान्ह ठेवायची
तिफिगर उलटाच ठेवायचा का पण सरळ करून दिसण्यासारख
नाही नाही उलटा दाखवायचा नाही कुणालाच
ते कधी कळणार ते का काय आहे ते
तिथ आठ ठेवलास. संंत खेवले
लाईट हे झालेली ओ आता बंद केलेलं पाणी चालत हो होय आ बोल
तु मी संत्या आणि सोम्या खेळायलो चौघं जण
चौघं
हा प्रत्येकाला तेरा तेरा पानं वाटलेत मी
हा
उरल्यात माझ्याकड पानं
हा
मध्ये ठेवायची.
मध्ये ठेवायची उरलेली
हा उरलेली आणि तुझ्याकडे उरलेली पण आणि त्याच्या खालती सरकवाचा फिगर आणि फिगर कस कवा काढायचं कळणार जिच्याकडं जोडी पहिला होईल. त्याला प तो फक्त बिघर बघू शकणार हाय आणि त्याने दाखवायची कि ही ही जोडी झाल्या. हे बघा एक्का दुर्री तीर्री
म्हणजे तुझी एक जोडी तयार असली तर ती दुसऱ्यांना दाखवायची आणि फिगर ओपन करायची.
फिगर स्वतः खरं फिगर ओपन करायचा म्हणजे ओपन करायचा नाही.
म
ज्या ज ज्याची जोडी झाल्या त्यानच फक्त तो बघायचा.
त्याने एकट्यानेच बघायचा बाकीच्यांना दाखवा
हा मग कस असते सांगू जर समज दुसऱ्याला दाखवला तर तो फिगरचा वापर करणार आणि जोड्या पटाटा बनवणार.
फिगर सापडला तर आणि जर समज कुणाला दाखवला नाही तुला एक दाखवला म्हणजे तुला एकट्याला माहित आहे. तर मी समज मी तुझ्या अगोदर खेळते माझा डाव आणि मी समज आता त्याच्यात दशा काळा दशा असला.
फिगरला तू काढलायस काय? आणि त्याच्या अपोजिट लागतोय लाल जर समज तू बघितला आहेस हा काळा दशा फिगर आहे तर लाल लागणार मला आपल्याला मग समज मी टाकला लाल मला गरज ना म्हणजे मला गरज नसते. अन मला जर माहित नाय की दशा फिगर हाय म्हणून आणि मी टाकला तर तो तुला उप लाला रे आणि तू जोडी पटापटा तुज्या ज जमतील. करता येतात. म्हणजे जी जोडी पाहिलात हा नको असलेलं एक वडा त
हा म्हणजे ते आपण ठेवलेलं असते त्यातले काड्याच आणि एक खाली टाक
हा एक खाली हा एक वडा एक घ्यायचा आणि टाकायचं रे जे नको असते ते खरं ते पण व्यवस्थित टाकायचं जर समोरच्याला लागलं तर असं बघून टाकाच आपण
म्हणजे आपण खाली टाकलेला समोरचा
हा उचलू शकतोय खाली टाकलेलं किंवा एक ओढू शकतोय. ह्या दोन्हीैकी ते एक तर एक जण वढायच तर किंवा ते टाकलेला काढ तर एक काहीत गोष्टी करायची त्यानं जर त्याने खाली टाकलेला उचललं तर त्याला वढता येत नाय.
हां
आणि जर त्यांना समज त्याच्यातला वडला तर वडला - तर त्याला उचलता येत नाही. तो टाकलेलास -
हां.
जास्त काय अवघड नाही. सोप्पा आहे फक्त जोड्या बनवायच्या एक. दोन. तीन. चार - पाच. सहा. सात. आठ. परत दहा. बारा. दहा. दशा गुल्ल्या राजा राणी!
हा.
अशा जोड्या बनवाच्या हाईत बाकी काही करायचं नाही.
हम्म- हम्म.
आणि फिगर दुसऱ्या कुणाला कळता कामा नये हे लक्ष ठेवायचं.
हा. म्हणजे आपण जर का जोडी दाखवून फिगर बघितली. तर दुसरा कोणाला सांगायचं नाही.
हा नाही सांगायच. आजिबात पण नाही. कळू पण द्यायचा नाही कि त्याला हा-हा फिगर आहे.
हां.
असं.
फिगर फक्त एकटाच बघू शकतोय का अजून दुसरं कोणत जोडी दाखवत. खोल्ल तर बघू शकते.
हा
म्हणजे फिगर आता तू म्हणलास ब!
हां
पहिलाची जी जोडी जुळल आणि ती जोडी दाखवून फिगर बघल. त्यानं दुसरा कोणाला सांगायचं नाही
हा
मग दुसरा कोणत तसच जोडी परत दाखवून बघू शकते काय
हा बघू शकते की आता मी आता तू बघलास ना पहिला माझी माझी जोडी झाली पहिली तर मी बघ तुम्हाला सांगणार हा राजा राणी आणि गुल्ल्या ही माझी तीन जोडी झाल्यात हे बघा मी आता फिगर बघतो आणि फिगर मी हळूच घेणार बघणार आणि परत हायचा ठेवणार
हा म्हणजे तसं जोडी दाखवून प्रत्येक जण बघू शकतो
हा आणि जर समज सगळ्यांनी सगळ्यांच्या जोडी झाल्यात आणि तर तेव्हा जेव्हा सगळ्यांच्या जोडी होतील आणि सगळ्यांचे दाखवतील ते ते फिगर पल आणि उलटा ठेवायला
म्हणजे प्रत्येकाचे सगळ्या जोड्या व्हायला पाहिजेत का एकच जोडी
नाही एक जोडी व्हाला पाहिजे
हा जे प्रत्येकाचे जोडी जमली तर ती फिगर आपण उलटा करून ठेवायचा
हा
हम्म. हम्म.
अस हाय.
त्यात काय असतय अजून.
आणि काय नाही तेवढंच. बरं चल मी तुला नंतर फोन लावतो. हॅलो. मी तुला नंतर फोन लावतो हा.